हॅलोय!
हा बोल.
कुठाय.
घराच.
आ र आवाज येत न की कर.
यालय की.
हम् याला आहे.
का माझा याला काय?
तुझा आत्ता येवढ कस येवला नव्हता.
मग अशी वारं तर पाऊस येणार आहे बहुतेक.
अखीच बसी.
तसं वाटतय.
हम्म.
पाहज याला मग परवा जशी एकादशी एका. एकादशी कधी वा एकादशी कधी?
एकादशी शनिवारी.
कुठल्या जानेवारी ह्या.
म येतल आज रविवार आज रविवार. आणि सात दिवसन.
एकादशशी आहे.
हम्
ह काय प्लॅन?
काय प्लन तर काय आहे पुरी बी गेल्या तर भाजीणार कोण?
चेतन बघूया की.
आणि हे बी आलं असेल ना काय त्याच नाव आदर्श तर
ते येणार नाही बहुतेक कारण ते असं वाटते त्या पोरासोबत व्यवस्थित बोला ना ते.
हम.
आता तशा असल्यावर मी एवढा आवाज दिलो दिला असते क
हा म्हणजे काय इकडं. ना इकडं गेल म्हणून काय त्याच्याभरोबच ना.
बहुतेक तसंत असणार आहे काय समजलं त्यां नाही तर आला असता कि घराकड वापून पण बघितले नाही तर सरळ गेला.
नावा. तेच खरां बघल्या इकडे तिकडे त्याच्याकडे गेलं म्हणून बोलायचं बंद झालं काय म्हटलोय.
हम्म तेती कते. म्हटलं नसेल एवढं वाटलं यावं पण कधी पण झालं तर येतचवणार. तरी झाला तरी होणारच त्यांनी सांगा बुज्या
न ते बहुतेक तसं वाल एवढं नात. एवढं नाचून खेळून सगळं करून आम्हाला दिधमान द्यायने आणि आताने. त्याला दिमान दिवल असं म्हण म्हटलं नसल.
श
काय खुडू खुडूक करलं सा या्या बाजीवला.
हो.
हम्म खुडू खुडू काय करलस आवाज येवलय.
नाही ते फकडच दाल काय?
हम्.
ह
आणि त्याच्यामुळात मगरा हरी पडत जरा वांदा येणार की पोरी बी गोळा.
पोरी म्हणजे काय करूया माहिती आहे.
हम्म होय
हच्या पुोरींद घेऊया ते हच्या पुोरींद घेऊया हो.
कुठल्या?
आणि इक
हॅलो!
दिवसभर मंदिर चालू असणार दिवसभर मंदिर चालू असणार.
हम्.
दिवसभर मंदिर चालू असणार की त्या दिवशी.
म चालू असणार की
लोकं भरपूर येणार किंवा अस का?
ह. मंदिर त्या म्हणजे त्या दिवशी द्याडसरी चादू चाल राहणार खरं.
ह हम् ह.
गेल्या नाही तर चालू. नाहीतर कुठले? हॅलो
बोल चालू ठेवलं तर चालू असणारचो भजन तेन करूया म्हट बोललाय की तो कोड भजनपुरला बोलाय मी
होय होय चालू राहिलं
च्या आपण करूया छान आपण अभंग म्हणू शकतोय भजन करू शकतो वाटून म्हणू शकतोय पाटलाच्या सरी त्याला एक बोलवायचं
हा
आणि बायका जातील की ओ भजनाला पाळत असेल ना त्या दिवशी
हो
का का नसतोय
भजन बी असतंयच की
भजन दिवसभर असते आणि आता ही लोक भजनाला गेली ती लोक नसत नाही
नाही होय कुठं थोडी आधी तर ती भजन करणारी सगळे गेले तर म्हण नाहीच की
आपण काय करूया करूया आणि आमचं हरिपाट पण करूया आपण
हम्म
कुठल्या दिवशी बघूया चेतन ल एक विचारतो
हा तेच के आताय शनिवारीच ि संध्याकाळी एका एकादशी रविवारी सुट्टी
मग आपण कधी करायला पाहिजे शनिवारी का रविवारी
शनिवारी
शनिवारी
पंचवीस पंचवीस तारखेला
पंचवीस ला वय
पंचवीस प पंचवीस तारखेलाच अषाडी एकादशी हाय
पंचवीस ल होय
हम्म त वार शनिवारचा आहे म त्या दिवशी उपा न त्या दिवशी उपास धाराय पाहिजे तुला बी म्हण
मी पण का
होर
मी करायच
ते एकादश आहे म्हटल्या वर धरायचंच की
चालतय की या मंदिरला जायचं
हो
आणि काय करायचं
् तेचकता एकादशला ही सगळी गल्लीतली गोळा करून घेऊन जायचं
हाशी आपली जी पोरंबीर आहे त्यांना सुट्टी असणार की ओ
हम
की आपली पोरं आहे त्यांना सुट्टी असणार नाय
हम्म
मी एक काम करूया त्या पोरांना सांगूया त्या राशीलातेन
हा
आणि मग घेऊन जाऊया चिक्क्या एक असतोय
हो
त्या दिवशी तरी चंदावीला बघूया बोलूया सासू तुझी पायवारी गेले. तासू सासू पाईवरारी गेले तू येतेस काय म्हणून विचारूया तु नाजिस एक दिस पाटून द दिेत गेने.
हा हा
एक दिवसच दे पाठवून.
अ
एक दिवस तर आमच बघून करू शकते कि ती
तेच कि त्या दिवशी तरी ये म्हणायचं.
होय म्हणजे कस आहे माहितय तिला तेव्हा जर एकदा आली का नाही तिला बरं वाटल आणि मग ते सारखं ती मिंत्या करल त्याला जातो जातो म्हणून
हम्मम
तसं म्हणतोय म मा आणि तुरेखाला एक सांगूया.
हम्
परत त्या हिची एक ही येईल. विक्र्या दळ्याची क्रमची
हम्म
बाय
अ तेीहाय काथ गावात.
देचील
विक्रम दळ्यारी बायकू गावात आहे काय म्हणलय.
येईल हो येईल की हा पण येईल नाही आता आता मध्ये कशी आलेली आहे तसं येईल की त्या दिवशी
काय माहीती.
गावात गावात नाही बरोबर आहे पण येईल तरी नाही.
ह येईल खर.
ये म्हणाले म्हणून म्हणाले.
हो
आल्यावर ती मग तिला एक घ्यायचं आणि करायचं.
चालतय की?
च झाला ना.
हम्मम.
हम्म आता काय वाजवणारला फक्त कोणतरी शोधावं लागेल.
हम तेच कि वा जेवणारच कि आहे.
म्हणायला का अंजली आणि मी हायच नाही जर तर सुरेखाय मी हा
अंजली दाय नि ववेदी पणरीला
नाही नाही ती गेली नाही.
अं
ती नाही जाणार आहे हो अंजली
लोमतदी गेल्लत मण गोतीसन परथणार हो ते
होय मनमूतीच ना आली.
होय मी म्हंटलय पूर्ण गेल काय कि पंढरीला आणि
नाही नाही पूर्ण कुठे गेली शाळा हे नाही म्हणून जाल नाही की
होय.
पूर् पूर्ण घेली नाही ती
मग म्हणूनच काय की प्राची आणि किरण इकड आधी काय?
हो कोण नाहीतकीे जोडीला ती दोघी जरा असते त जरा जरा बडवत गेल्या असत्या.
ह हा हा ह हा
कोण नाही म्हटल्यावरती काय करत.
ना हम्म मला वाटलं पूर्ण ते गेले काय की म्हणते मी पण लावते.
नाय नाय उदया कॉलेजला सुट्टी नको.
म्हणजे कॉलेज वी हा हायवे तेच हाय ना.
हा ते आणि ते गेले प्राची प्राचीचं कॉलेज कसं घरात न बसूनच हाय.
हा
म हे हीच नाय न तसं
हम्
अ हिच रेग्युलर जायला पाहिजे कॉलेजला
हम्म व्हय
त्याच्यामुळ म्हंटल प्राची चं काय घरात बसून हाय सगळं चालतय बाकी सगळ तसं नाय चालत.
हा हा ह
मला वाटलं गेलंईच काय की म्हणले मी ते मला दिसाय बी नाय गेल.
दिसली नाय नाही गेली नाही गेलय नाय ती
ह
हाय अजून कुठ जाते.
मी पण मटकी भिजत घातलेत केवढे छान कोंब आलेत.
नोय मी तिकड खाली बी जाय न इकड
हूं तीत कोण तुमचं कोण हाय पाठवून दयायला जामणार तुम्ही तिथं खाली
होय.
आम्ही जायला पाहिजे होत खर आता ती बाकीची आपल्या याच्यातली कोण नाहीत नाय म कसं जायचं.
हम्म हम्
म आपण काय करूया माहिती हाय शनिवारीचं जाऊया.
हूं हं
शनिवारी जाऊया आपण भजनाला आणि पटकन करू या भजनाला पण थोडं बसुया सगळ्याच्या कोणं कोणं आहेत बायका त्यानंचील तर ह्यांचे असतील तर असतील ह म बाकी कोणी नाय
हम्म हम्म
आणि पुरुष पण कोणतरी आली तरी येऊन दे त्याच्यामधून त्याला काय होतंय आमच्यासारख बघून करत्यात की ती लोकं पण
करत्या की व्हय याय तरी पाहिजेत.
हूं हूं
याय तरी पाहिजेेत.
यतील ओ याला काय थोडी ती लोक येतील की तिथं उभ असत्यात आता तमाशाच्या भत्ताला बोलवलेलं आपण तसं जर बोलवलं तर येतात की
हम्म
ते पप्पा कस एकटं होत त्याच्यामुळं आला नाही.
हम्म काय
हू आणि म आता काय करणारयसा बंद शेताकड जाणार काय कसं काय अजून फोन शेताकड जाणार की कसं काय अजून फोन आला
अजून बघूया अजून याय नि फोन आल्यावर. आता दडडीला गेल्या तने लागवड आण आल्यानंतर.
कुठली लागवड आणायला गेल्या आहेत भेटत पण नाही म्हणालेत.
आं.
लागवड कोणते आणायला गेलेत भेटत पण नाही म्हणालेत की.
ती सुटला नाही गेल्यात एरिया न इरिया भेटत नाही सुपला भेटते.
का भेटत नाही पण ते.
त का काय माहिती येत हिर्याच ल म्हन प्रमाण झालंय. युरियाच प्रमाण लय झालेय.
हा हो ते शरीराला धोका आहे ना.
हा म्हणून ते लोक अस नाही एरिया दिना जल्या.
एरयावर नुकसान झाले म्हणून ते.
व आमचे भात. परायच्या आधी आणला होती एकत दोन आणला हो त्यात एक आपलं एकय म्हणून आता सुपला सपलंय. के सुपला नाही गेला हम्म.
हम हम् हम् म गीताबाई काय बोलत होती.
गीताबाई म्हणत होती आशीचा फोन काय. मग होय म्हटलो आता एक तास बोला म्हणून गे.
नंतर येत बोलली त्यांचे पाहने जाणार आहेत. त्यांचे पाहुण्या जाणार आहेत. हम्म नंतर जाणारतील ल हो त्या थांब नाही.